नमस्कार
हा कशा हो मस्त चाललय ह काय म्हणताय आणि घरी काय बाकी हालहवाल
हालहवाल काय आहे घरीच आहे ठीक आहे काय ना हो ना हल्ली काय ते मुलांच मोबाईल मोबाईल हे कस आहे ना ज्या जेवढं टेक्निकली आपण पुढे पुढे जस जसं आपला होत जातं ना चांगला विकास तसं सवलत जास्त तोटे पण
हो ना खरंय खरंय
हो सगळं म्हणजे गॅझेट गॅझेट जेवढे आपल्याला वापरायला होतात पण त्याच्या मागे आहे फायदा आहे नाही अस नाहीये पण त्याचे तोटे पणे घरात लहान मुल अस ले ना कीवा खूपच त्याच म्हणजे फार नुकसा नुकसानच होतय
ह हो नाही आता काय झालंय माहितीय हल्लीची मुलंयत ना इतकी ऍडवान्सेत ना आपण आपल्या लहानपणी आपल्याला हे काही नसल्यामुळे काही कळायचंच नाही अजूनही मला कळत नाही खर सांगते ह खरच सांगते अजूनही त्यातले डिटेल्स मला कळत
आजीबात नाही बस आपल्या बस एवढंच माहितीये फक्त आपल्याला ते काय आता व्हॉट्सअप आहे चालतो चालवता येते. पण कधीच काही कुठे काही अचानक काही झालना त काही कळत नाही त्याच् पण अक्षरशः सांगते ना दोन अडीच वर्षाची जी मुलं असतात ना असं मस्त स्क्रोल करतात म्हणजे ते मोबाईल ईकडून तिकडून बरोबर त्यांना यूट्यूब कुठे आहे फोटो कुठे आहे हे सुद्धा माहिती असत.
सगळं सगळं पाठ असत, अहो एवढंच कशाला गमंत तुम्हाला सांगते माझी नणंदे धाकटी तिचा नातूये आता तो मोठा झाला. पण तो लहान असताना सुद्धा तो काय करायचा त्याला सारखं मोबाईल द्यायचे नाहीत ना जास्त हा खूप मोबाईल मोबाईल तर मग कधीतरी म अगदीच हे करायला लागला तर थांबमी लावून देते असं सांगायची ना काय हवं तुला काय वगैरे त्याला ते सगळं पाठ असायचं पण गंमत काय व्हायची हिनी तो सारखा हे करतो म्हणून ते काय पासवर्ड वगैरे लावतात ना लॉक करतात स्क्रीन हा तस तिने करून ठेवलेलं, त हा गंमत काय करायचा ती हे करता उभार रायचा समोर आणि असं दाखवायचा पण ती हे करते म्हंटल्या न असा असा करून बघायचा ती काय करते कस ह काय पासवर्ड टाकते किंवा काय म्हणजे ओपन करायला. इतकं त्याच लक्ष असायचं. बारीक आणि हे तिच्या आधी लक्षात यायचं नाही पण मग एकदा तिला त ती म्हणा थांबतो इथेच बस मी आले म्हणून आतमध्ये जायची
हा समोर माझ्या मैत्रिणीची पण नाते अडीच अडीच वर्षाची सात अडीच पावणेतीन अक्षरशा मो मोबाईल म्हणजे ती स्पष्ट बोलते व्हिडिओ कॉल कर जर तिच्या आजोबा असेल. किंवा आजी असेल आईला सांगते ती व्हिडिओ कॉल कर ग म्हणे. बरोबर इतकी हुशार बर व्हिडिओ कॉल आता एवढी सांगते ना. तर करणारच ना. बरं व्हिडिओ कॉल केला की मोबाईल इसकून घेणार आणि पॉज कसा करायचा त्या माहिती फोटो बघत बसणार. तिथे व्हिडिओ बघत बसणार म्हटलं बापरे आणि हातातून काढ ला मोबाईल ना त्यांच्या तिच्यातच इतकी रडायची ईतकीरडते ती बापरे एकदम वाईट वाटत ओ असं ह्या लहान मुलांकडे या लहान वयात ही मोबाईल एवढी ऍडिकट म्हण आपण एक प्रकारच हो एवढ एवढ्या लहान वयात हेही मुलं बापरे म्हटल पुढे कसं व्हायचंय यांचं आणि पण हल्ली ला सगळे काम जेयेत ना मोठ्यांची पण आई वडिलांची पण बरीचशी कामं मोबाईलमध्ये ना.
हो ना खरं झालं हली ते ऑनलाईन याच्यामुळे ना सगळं हो व्यवहार आपण
पैश हा पैशाची देवान घेवान मोबाईल कुठे तुम्हाला बुकिंग करायचं असेल गॅस सिलेंडर मोबाईल सगळ याच मोबाईल मध्ये आपल्याला पैसे टाकायचे. मोबाईल ऑनलाईन त्याच्यावरनस ना सगळं, म्हणजे कायम मोठ मोठ्या लोकांच्या हातात मोबाईल दिसत
हो हो खरंय खरंय.
ते तरी काय करणार ना मग ते तसंच त्यांनाही उत्सुकता आहेच ना शेवटी आणि काय असत ना मोठे लोक जर जा्यास्त म्हणजे एक स्वभाव मानवी स्वभाव असेल म लहान मुलं असो का मोठा मोठ जेवढं आपण ज्यांना विरोध करू किंवा नाही म्हण तितकी सुकता जास्त तेवढं करून बघायची त्यांची इच्छा जास्त जबरदस्त वाढत असते त्यामुळे आणि ते मोबाईल वर कस चित्र दिसत चाललेलं चित्र दिसत तर ते मुल ह मुलांना अट्रॅक्ट होत ते हा मग त्यांनाच पाहिजे असत म्हणजे वाई वाट ल एव ल तात वाई वाटत आपलं पिढी काय आणि आ ी काय म्हणजे खूप खूपच अगदी तफावत म्हणजे खूपच अ मला म्हणतो ना आपण कि किती गॅप आहे यांच्यामध्ये संस्कार आता पण संस्कार काय आपण चांगलेच देतो आता मोबाईल आला तर त्याला काय कोणीच काय करू शकत नाही
खरंय खरंय
वापरायची गरज झालीय तम्ही डिजिटल सगळं सगळं होत चालयग ग काय होत ह ज मु बाहेर पडली ना तर त्यांचे जे फ्रेंड्स असतात त्यांना सगळं येत ना आणि ही मुलं मागे असं पण होऊ शकत आणि कररोनाच मध्ये काय झा शाळा ऑनलाइन झाल्यात त्यामुळे म्हणजे कंपल्सरी मुलांना मोबाईल देणार पाहिजे म्हणजे पाहिजे आवाच लागायचं ना आणि आ आता मी बघते आजूबाजूला तर आता त्यावेेळेस पासून अक्षरशः होमवर्क जे आहेत ते त्यांच्या पॅरेंट्सला मोबाईल वर आहेत म्हणजे मोबाईल मोबाईल मुलांच्या हातात गेलाच ना शेवटी
हो ते तर आहेच ते आ ह्याच्यामुळे करोनामुळे आणि मुळे ती हेच झाली आहे ते जास्त त्याला
हो ना किती आपण अडवणार किती थांबवणार किंवा किती आपण नाही म्हणणार त्यांना कि नाही तुम्हाला नाही मोबाईल मिळणार वगैरे तुमचा आवाज येतोय का बॅकग्राउंड ला काही
हा नाही नाही बोला बोला
हा मोबाईल म्हणजे एक तो प्रकारच हेच झालंय की बाबा आता यांना थांबवायचं कसं किंवा नाही म्हणणार तरी कसं यांना एला आ मिडंग म्हज म मोबईल मोबाईल एक तर पूर्वी कसे निबंध असायचे टीव्ही चांगला का वाहती टीव्ही बघणं तस आता मोबाईलवर पण जस निबंधलीि ना खूप मोठा होईल तो
हो आपल्या वेळेला टीव्हीचं होत आता यांच्या वेळेला मोबाईलच हे
आहे
मोबाईलचे उपयोग आणि दुरुपोग
दुर उपयोग सांगा तर त्याचे फायदे फायदे भरपूर आहे पण दुरुपयोग पण तेवढेच आहेत खर तर खूपच आहे
दुरुपयोग आहेत म्हणजे मग आता हल् काय करायला पाहिजे आपणच त्या लहान मुलांना पहिल्यापासूनच हेेत हे करायला पाहिजे ट कि नाही बाबा, या आता ना माझ्या या्याच्यात ना एक व्हॉट्सअप वर व्हिडिओ आलाय त्याचा. म्हणजे हे केलंय. हा म्हणजे कस व्हिडिओ तो ते त्यांनी काय केलं अस ते एक टीचरच अशा मोबाईल घेऊन आल्या. नाही अस अशा आल्या. ह्याच्यात बसल्या. असं म्हणजे ती मुलगी आहे असं दाखवलं आणि तिने येऊन टेबल, खुर्च्या आपल्या ह्याच्यात बसली लगेच मोबाईल हातात घेतला. आणि मोबाईल बघायला लागली. हे झाली. तिची आई आली तिने जेवण दिलं तिला सांगितलं जे जेव त हा हा केलं तर लक्षच नाही त्या जेवणाकडे. मग परत तिची आई आली तिला हे घेऊन भरवायला लागली. तर ती तिचा हात बाजूला करते आधी त्या लक्ष मोबाईल म असं दाखवलं. हा असं दाखवलं. आणि किती वेळ ते हेच करेना. आणि मग नंतर काय झालं. ती झोपली नाही, झोपून पण तेच बघायला लागली असं. म्हणजे मोबाईलच हातात झोपून पण मोबाईलच डळ्यासमोर आणि मगनंतर काय झालं त़ि चे डोळे हे व्हायला लागले. त्रास व्हायला लागला डोळ्यांना आणा याला दुखायला लागलेय. मग डॉक्टर आलेले दाखवलेत. आणि मग डॉक्टर येतात तपासतात. तिला आणि मग ते काहीतरी डोळ्यावर पट्टी बांधतात. हे करतात असं सगळं दाखवलं आणि मग नंतर असं दाखव म्हणजे तिच्या डोळ्यांवर परिणाम झालाय. आणि तिला दिसायचं वगैरे हे झालंय. असं त्या शाळेतल्या वर्गातल्या मुलांसमोर त्यांनी ते नाटक करून दाखव दाखवलं असं वगैरे. हा आणि मग नंतर काय केलं? नंतर काय केलं की, बाईच तिला त्या दोघी जणी उभ्या राहिल्या तिथे शाळेतल्या मुलांसमोर आणि त्या मुलांना हातात मोबाईल दिला घ्या तुला हवाय मोबाईल? घे तुला हवाय? ते सगळ्यांनी ते बघितलं ना डोळे नाही. दिसायला नको नको नको काही मुलं तर घा रडायला लागली घा घाबरून रे म्हणजे अशी हे करून. हं म्हणजे मला तर खूप आवडलं.
बघा ते एक पथनाट्य वगैरे कस असतं तस त्यांनी या प्रमाणे हे नाट्य त्यांना दाखवलं लहान मुलांना प्रत्यक्ष. तर ते लवकर कळालं आणि काय असत ना? या लहान मुलं असो का कोणीही असो असं जर काही समजवायच जर असेल ना तर घरातली व्यक्ती नाही रा घरातल्या व्यक्तींच नाही ऐकत तिसरी जी व्यक्त तीअसेल त्यांनी जर नीट समजून असल तर पटक आईक
हो. आणि हे नाट त्या रूपात त्यांना दाखवल्यामुळे कसं झालं? त्याचा इफेक्ट जास्त पडला ना त्यांच्या हच्यावर वगैरे.
मुलाना आईचं जेवढं ऐकत नाही तेवढं टीचर व त्यांच खूप प्रेम असत. आणि खूप विश्वास प
हा. नाही म्हणजे ती मुलं घाबरून मला इतके गंमत मत वाटली ती मुलं त्याच्या हातात देते टीचर मोबाईल. ते घाबरून अस हात करून टाकता. अ एक तर ए एक तर टीचर त्याच्या मागे मुलाच्या मागे मुलगा पळायला लागला. त ती मोबाईल घेऊन त्याच्या मागे मागे. तो इतका घाबरून लांब पळाला ना रडत रडत नको नको नको नको नको.
नाही नाही खूप छाने, हे चांगलं आहे ही आयडिया खूप छान
हं. तस त्यां प्रत्येक शाळेत तस त्यांनी करायला पाहिजे लहान मुला लहानपणापासूनच मुलांना जर हे असं दाखवलं काही ना त्याचे दुष्परिणाम हे
दुष्परिणाम हो खरंचे, खरचे. तस दाखवलं ना त त्या लवकर मुलांना लवकर समजेल इफेक्ट होतो. आणि ते त्यापासून ते दूर तरी राहतील. फक्त काही वेळासाठी किंवा जर काही काम असेल, आपल्या शाळेच तर बस तेवढंच ते उपयोग करत की बाबा एवढंच त्यांना तेवढं ते समजवून सांगितलं त व्यवस्थित करतात खर तर ते आस. हा मोबाल तुमच्याशी खरंच छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून खूप मस्तच वाटलंय एक नवीन म्हणजे तुमचं नाट्यरोपण त्या जागी ना खूप छान वाटलं छान आयडियाये वा ओके
सांगूया हे कस लहान मुलांना हे केलं त्यानी ओके थँक यू चला धन्यवाद